हॅलो
ह आपले काय ज टॅबलेट
क
चाळीस प एक त्यातच आहे ना?
काय करायलास?
हॅलो
हा बोल की
अग तुझा आवाजच घे ना आणि
बोल
चाला सुध थांब जरा कायचती ना हमदर चालला असू दे गेलीस का नाहीस अजून कॉलेज मध्ये
नाहीज ते पहिला पेट्रोल पंप आहे इ्या मागताय तिथं कुठं आता लगेच चालवणारय अजून वेळ आहे
होय हा करायला आहे ना अच्छा
तुमचं कितीला चालू होत हिचा आजच का नाही
काय मा खे
ह ब
झोपले ना काय
शकतो मॅडम हॅलो
बोल की आहे
हा बोल काय ते अगं बाई ते औषध तबळा नाही करत का त्याप पिडीत
तुमचं किती तर चालच आहे येतस का नाही तिथं
काय ते
हॉस्पिटल ग
हा नाही चालूच आहे र दिवाळाच झालच असते ते जा से
अ यो रवी दादा
काही ते कामावर कशाला थांबते हो बोल झाले गेले की थांब लोकेशन थांबल
हो
तिच्या आईला येऊ दे हो काय त्या मुलगाची आई लागली होती सग काय म्हणते
ले अगं तेव्हा आता ज बोलते का नाही म्हणटतो
नाही
नाही तवापासून बोलतच नाही
नाही सांगितलं का आता लावणार खाते मध्ये दिवस राहू दे
इन्स्टा ला पण ऍड नाही आहे का ग
माई त्याच झाल कि इंजेक्शन घेऊ आता राव दे मी सांगतो तुला तस भर संध्याकाय त्याांकुड पैसे देत बस्तीस मी सांगतो तुला कसं भरायचं
हो
नाही
आता कोणतरी एक नवीन मुली ये नारयवरडचा आज मला काल फोन कतीती अ तू कुठ नाही ये तस म्हणून रेग्युलर लाईफ काय मी पण आता उद्या बसने येणार आहे मना ते
तुला कॉल केलती
होय म्हणजे दुसऱ्या कॉलेजमधले आहे वाटतं काय
हा ह
हा सकाळी पण आववरलतो फोन घेतली मला म्हटली तेपर्यंत येणार आहेस तू म्ह सव्वा दहा पर्यंत येतोयस म्हटजे सव्वा दहा साडेदहा
न झालंय
जर आज लवकर चालू केलीत की मग उद्या पण या टामिंग येणार व्याया चालू केलं की मी उद्या बारालाच येणार मग
हम
ग लवकर जाऊन बघय ति का
पुजलीच का नाही जा कितीतरी ह्याला वरटी सरांच्याकडे जा जरा विचार जा
अजून नाहीता मजच आहे अजून त्या भवलेच्याच्या मागाई
आज मी तेच यास का वाचन चाल
एकट त्यावर जात नाही लवकर
ह काासवा
होय होय चाललंय पण अंतराच्या बस येणार बारा वाजेपर्यंत
एक लेक्चर झाल्यावर
नाही आज प्रॅक्टिकल घेणार म्हणतात पहिला बया कायत प्रॅक्टिकल जवाय चांू नाही की का
शारा आहेस तो माझा रिझल्ट पण घेऊन आले नाहीस
प्रॅक्टिकल शिवाय लिहिलंय दोन झालेला शेक करून घ्यायचं व आणलं नाही
पुढे तेथोडी घेऊ आठवणीने रिल्टटिेते सांध ठेकडे
आता दोनच वया खेणार
आणंखी काय म्हणाल ते आम्हाला काय मॅगझिन वगैरे द्या नाहीत
आता दोन हजार चोवीस पंचवीस गेले ते
होय पण अखिला दे नाही ती घेऊन न आले की रिझल्ट तू जायच्या आधी घेऊन आलाय ते रिझल्ट
रिझल्ट आणि पासिंग सर्टिफिकेट दिल्या
असलं
पासिंग सटिफिकेट का
सर्टिफिकेट हा हा
त्याच्यावर पण काहीतरी आपलं इन्फॉर्मेशनच आहे
हम् मैतरी निव्हस श कायध्या येणार आहेत मग ते
युनिव्हर्सिटी ते लेटर देणार आहे तट खरं तिने एवढं पैसे घल्या आता युनिव्हर्सिटीमध्येध्ये आपल्यालीग कोडतीने न रायतने
काय माहिती तिथे गेल्याशिवायच आपल्याला कळणार आहे थोडी ना तिथे कवाज आहे आपल्याला कळणार
झालंय त्यांचं त्यांना विचारा पाहिजे त्यांना दिच काय असं
आता मागच्या वर्षीचा कोण कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहेत आणंखीचे असतील विचारा पाहिजे
आणंखीला विचार केली त्या केणारदच ते नाहीत म्हणून तेवढं पैसे घेतल्यात
अंकिला अंकिलाच काय माहित नाही अंकी का घरात होती
हा ररे व सुतीनकडे अलते अत
घरात होती आज जाणार होती युनिव्हर्सिटीला शनिवार एार असला की याई येत्या घरला न्र मुर मुर असे
स आला नाही दी्क्षेत
हे येतोय थांब सव्वादापर्यंतहा सव्वादाापर्यंत योय सर.
ते हती.
ांब देतात सर आल्या लगेच विचारत आता आहेत काय बघकीि कुठं आता असतील तिथं.
नाही आ मुलाच क तला ज तु.
गेलीस तर का तिथं अजून लांबूनच बघून सांगायलास.
ह आ लईज बा. सराकड आमचून कामासून हे हे घ्यायचं आहे.
पीस.
साईन घ्यायचेय.
हम हम.
काही सतेट इसिला.
तुम्हाला केल टीसी घ्याय लागतेयर तिथच घलाय ऍडमिशन आणि.
होय तरी दय सांग ठीक आहे ह
नाहीत सर.
ह ह. नाही चाल तर किती अकरा साडे अकरा लागलतील. काल नाही परवा मी सैनिकी आला गेलो. नंतर न जाणार आहे त फोन करतो घे तुला ह सर आली तीने मी गेलो तुला फोन करतझ स माझ्या अडज हो.
गेलीस की फोन कर माझी का आणि विचाराधी करा ना आणि मग फोन कर.
े सु तर खरं. तू मध कुठमचा कुठं गायब होतीस.
काय ते.
फण केख. कायज्या. हॅलो.
बोल क.
तू परवा फोन घेन तू कुठे काय भगस म्ह.
कधी.